काय नाही व बस पिले तू काय करल्यास,?
मी पण काय नाही बघ हाय बसलय आत्तावरलेय सगळं
होय.
होय कशी हायस?
मी बरे बघ. तू कशी हायस?
मी पण मस्त आहे ब
हो घरात सगळी बरी हायत?
हा सगळे बर आहेत ब.
ह आहेत आमच्यात पण. बरीयत.
हा ह आग तुला ह्याचा रेसिपी येते काय? डोसा करायचा. म्हणजे मी करते सोड, मी करते सोड. पण माझं काय म्हणजे त्याच्यातलं प्रमाण चुकाले काय कळण न झाले व्यवस्थित उठेणाच झालंय अगं. येतंय, येत नाही असं नाही सगं पण काय तर प्रमाण चुका लागलं माझं त्याच्यानं मला हेच विना ते.
ते सगळं.. क नाही प्रमाणशीर घातलं क नी व्यवस्थित होत्यात अंदाजे काय तर
हां, मग मी ते ब माझ्या अंदाजामुळे चुक लागले वाढतं मी अंदाजे घातलं गं, मग ते येईनाच झालात मला करायला.
होय? मग माझ्या पद्धतीनं करून बघा एखादं उठतेय का व्यवस्थित.
हां चालते, सांग की बघुयात तू कसं करतेस मग ते
ना मी कनई एक किलो तांदूळ घ्यायचं,
हां
ते व्यवस्थित नीट तेन करून दोन-तीन वेळा स्वच्छ धुवायचं,
हां.
आणि भिजत घालायचं. त्या सोबत एक किलो तांदळाला पावशेर उडदाची डाळ चार हां. चारदाना मेथी,
हं.
आणि आपल्याला जर पौष्टिक त्यात हवं असलं तर मग हरभऱ्याची डाळ, जरा अशी मुगाची डाळ, किंवा मुग असं जरा.. जरा घालायचं म्हणजे आता पोरांना तसलच काहीतरी घालून पौष्टिक पदार्थ करायला पाहिजे ना?
हो, होय.
मग हे कनी जर तू सकाळी करणार असलीस तर कनी..
हां
आधी.. आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचं.
हां हां आधी एक दिवस.
म्हणजे आज सकाळी भिजत घातलीस की नाही, संध्याकाळी त्या भिजलेलं स्वच्छ धुवायचं अनेकदा.. आणि मिक्सर लावायचं.
हा सगळं ते हा
मग ते मिक्सर पूर्णअस बारीक करून घ्यायचं किंवा आपल्याला रवा रवा सारखं म्हणजे इडलीला पाहिजे असलं तर रव्या रव्या सारखं ठेवायचं आणि डोश्याला पाहिजे असलं तर एकदम हा एकदम बारीक करून घ्याचं मग ते पीठ आणि भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग, करायचं
हा हा मग त्याच हे कसं ठेवायचं? अ म्हणजे एकदम पातळ ठेवतीस, का एकदम असं घट्ट का, असं मीडियम म्हणजे कसं ठेवतीस तू?
मिडियमच ठेवायचं, कारण एकदम घटक केलं तर आपल्याला डोश्याला कसं ते... आपण अस चमचाने असं गोल फिरव राऊंड तव्यावर हा ते फिरवता येणार नाही कारण ते चिटकतय परत वाटीला आणि अ ते खराब होतय जरास आणि पातळ केलीस तर मग ते पसरत्यच वतल्यावर त्याज्यापेक्षा जरा मिडियमच कस करायचं?
हा हा मग तू त्या आ हा ह्याच्या तव्यावर उठवतीस आता नवीन आल्या त्या काय आधीच्या ते भीडच्या तवावर उठवतीस
अ मी डोसातन करायचं असलं तर मग नेरलेपच्या तयावर उठवते आता नवीन आल्यात तसल्या हा आणि ते परत ते दळून आणलेलं आपण आंबोळी करतो ब ते मी भिडच्या तव्यावर कर हां घावन. ते भिडच्या तव्यावर करते.
हां हां म्हणजे एक किलोला अ किती? पावशेर उडीदडाळ घेतलीस काय? आणि चारदा हां हां चारदाणे मेथी आणि पोहे घालत नाहीस का? मग मी पोहे घालत होते बाई.
पोहे कसं प म्हणजे पेपर डोसा करायचा असला तर मी घालत नाही. जर इडली आणि उत्तप्पा असं लोणी डोसा तेन करायचं असलं तर क नई मग ते म्हणजे राहिलेल्या पिठात आपण पोहे भिजून मिक्सरला लावून घालू शकतो आणि म इडलीत करू शकतो. कसं माहितेय पोह्यानं क नाही इडली असं फुलत्या. आणि मऊ आणि असं लुसलुशीत होत्या नाई.
चालतं आणि थोडसं साखर घातल्यानंतर पण मी साखर घालते त्याच्यात थोडं, असं छान कलर येते करपूस कलर असं येतंय तू घालत नाहीस का?
नाही गं मी कधी घातले नाही सा
हां हां हां ट्राय कर मी तुझं प्रमाण ट्राय करते तू माझं प्रमाण ट्राय कर मग चाल.
हां चालतंय की बघूया करून. आता कसं शाळा चालू झाल्यात त्यामुळे दर रविवारी काय
काय तर नवीन करायलाच लागतंय होय मी त्याच्यातच आप्पे पण उठव ते.
होय?
होय होय.
मग त्या पीठात सोडा घालतीस काय?
आता उगच चिमटभर घालते. नंतरन पण ह्याला घालत नाही मी. डोशाला वगैरे घालत नाही.
हां मी पण नाही डोशाला सोडा वापरत.
ते आप्पे कसं फुलायला पाहिजेत नाही म्हणू
होय कसय आपल्याला ई लीना त्याला लागतयच हो.
वय ते फुगायला पाहिजे नाही, त्याच्याशिवाय छान वाटत नाही. ते मग फुगले नसले तर काय बरोबर वाटत नाही.
होय होय नाही.
हम्म.
आणि म तेज्या सोबत काय? मी चटणी करतो की, हम्म चटणी करते परत भाजी लाल चटणी ती नसत्या का आपण कधी तर तु हॉटेलला गेल्यावर खाइत अशील बघ.
हा, हा खाते, खाते हा.
तसल चटणी पण घरीच बनवते
हा हा ते पण सांग की, बघू तुझी पद्धत कशीय, माझी पद्धत तुझी सांग म मी सांगते माझी.
मी कनी अ पहिला हेजी चटणीच खोबऱ्याच्या चटणीच सांगते बग तुला. खोबऱ्याचा म्हण ते ओल खोबरं असतंय कनी ते काढून घ्यायचं, व्यवस्थित धुन बारीक चिरून घ्यायच. आणि त्यामध्ये कोत मीर आणि जिरं परत हिरवी मिरची, जरास एक चार कुड्या लसणाच्या आणि एक थोडस आल्ल असं घालूनं मिक्सर लावते परत वाटल्यास आप पण म्हणजे जरा आणि जरा जर पद्धत वेगळी म्हणजे, त्यात फुटाण जरा वापरतोय, फुटाण डाळ.
हा मी माझी रेशिपीेत मी फुटाण
हा ते सगळं मीक सर ला बारीक करून घ्यायचं व्यवस्थित आणि एकदम असं दाट पण नई नई एकदम पातळ पण नई, असं मिडियमच घ्यायचं म्हणजे लावून खाता येतय नई.
हम्म हम्म.
म ते अ बारीक करून घेतलिस कनी मग दुसऱ्या म्हणजे असं बारक्या हेच्यात तेल जरासं गरम करून त्यात जिर, मोहरी आणि लाल मिरची, कडीपत्त्याचा तडका तयार करायच आणि त्यावर ओतायच त्यामध्ये जरासं नमक आणि जराशी साखर. घालायचे म्हणजे छान लागतय.
हा हा.
म तू भाजी कस करतीस मग?
मी मी बटाट्याची भाजी आणि सांबर करतो. त्यासोबत आणि तू व खोबऱ्याची चटणी करतीस मी जरा वेगळ्या पद्धतीने करतो.
होय ते कसं करतेस तू?
मी वाळेलेल खोबरं घेतो आपलं वाळेले खोबरे असतात ते. ते शेंगदाणे, फुट त्या तेलात भाजून घेतो पहिला.
अ शेंगदाणे पण.
होय होय. शेंगदाणे, फुटाणेडाळ. आणि खोबरं तिनि असं गॅसवर मंद आचेवर भाजून घेतो तेल घालून. परतून घेतो. मग त्याच्यानंतर ते गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून, मग एक चाल. मग चार, पाच कळ्या लसणाच्या, मिरची, कोथिंबीर घालून मिक्सर लाव तो म त्यानंतर तू कसं? फोडणी ते अस अस एकदम तेल गरम कडकडीत करतो, त्याच्यात मोहरी, जिर, कडि ता आणि लाल वाळलेली मिर घालून तडका देतो. आणि मीठ आणि चवीपुरत उगंच अस म्हणजे चव येण्यासाठी नकळत मी साखर घालतो अस करतो.
होय काय तुझी पद्धत आता मी ते सोडून मी कधी शेंगदाणे तेन घालून करत नाही.
हा चालते हा मी तुझी करतो. तू माझी कर आणि मला परत सांग कस झालतेि ते
होय करून बघूया एकमेकांनी सांगूया की
हा आणि बटाट्याची भाजी पण मी कस बटाटे काय मी कुकर ला लावून घेते. आणि कांदा मिरची ह्याची आल लसनाची पेस्ट घालून बटाट्याची काप करतो थोड थोड, म्हणजे अस मिडीयम मध्ये छोट छोट बटाट चिरून घेत. आणि त्याच्यानंतर तेल आपली दररोजची फोडणी जिरं मोहरी कडीपत्ता घालत. आलं लसणाची पेस्ट तेलातच भाजून घेतो. कांदा मिर्च चे सगळं तेलातच आणि बटाट ते घालून परत. आणि थोडा वेळ जर असं अ म्हणजे त्याच्यावर झाकण ठेव हे करून घेतो म्हणजे व्यवस्थित हे होते. शिजवून घेत असे करतो. आणि शेंगदाण्याची चटणी मग त्यांच्यासोबत
शेंगदाणाची चटणी मिक्स
मसाल हा मी मसाला साल डोस्याला आपली काय शेंगदाान चटणी ते पण कसं आपलं शेंगदाान घ्यायचं भाजायचं. एकदम छान करतो. पुसद भाजायचं. त्याची साल असत ती वरची असं निघाला पाहिजे हाताानं ते निघाले की मग आणि एक लगच शेंगदाणे एकदम गार झाल्याशिवाय मिक्सरच्या भांड्यात घालायचं नाही नाहीतर मिक्सरच भांड खराब होत. त्याची धार असते ते कमी होतं. आणि कस शेंगदाणे कणे असं म्हणजे सुटसुटीत होत नाही असं ते जिगट होून चिटकून बसत ते. त्यांच्यामुळे हा गरम असल्यामुळे ते हे होते ना अस ओलसर झाल्यासारखं होतय त्याच्यामुळे एकदम शेंगदाणे बारीक म्हणजे गार झालीत का नाही मग मिक्सरच्या भांड्यात घालून मग त्याच्यानंतर आपलं ह्याच का मिळते की आपली बेडगी मिरचीच. ते ग आणि मीठ जिर, लसुण लसूण आणि कोथिंबीर आपल्याला थोड्या दिवसासाठी पाहिजे असलं ना तर कोथिंबीर घालायचं आणि मीठ साखर घालायचं थोडं. आणि मिक्सरला फिरवायचं. आणि एकदम असं एकदम बारीक करायचं नई असं जाड भरड करायचं असं म्हणजे
हा जरास मोट मोट ठेवायचं.
ठेवायचं आपण शाबूला घालतो तस करायचं छान होतय. आणि त्याच्यावर काय करायचं. तसा तयार करतानाच अ म्हणजे त तयार होत आल की डोसा त्याच्या वरन टाकायचं ते अस वरती टाकायचं आणि मग डोसाला आपण रोल करायच छान लागतय ते आणि मग ते बटाटे भाजी सोबत सर्व्ह करायचं चटणी सोबत.
होय छान होत्या.
हा करून बघ तू माझ्या पद्धतीने कर मी तुज्या पद्धतीनं कर.
हा हा करते की आणि केल्यावर मग अं तू खायला ये मनस
घरी ये चालते चालते. हा चालते आहे करून बघ नक्की हा चालते चालते बाय हा हा.
हां
ह बाय बाय हां